ना.
हॅलो, हा यालाय यालाय. झालं काय नाही अजून?
नाही बाई अजून आत्ता भाकरी चालू केलो मळालोय पीठ कवाच्यानं. बोलत बोलत तुझ्या संग
दहा बाहेर जायचं आत यायचं हात पण कापलं माझ. चरचरायले बघ कापलं बोट पण लागलं चिरलंच बोट ते का काय ते स येत. करून देत नाही ग ते, ती कुठ लावून देत नाहीेत त्याला.
नाही नाही ते सवायच आहे आमची आता सवयचं आहे का ते आम्हाला लावून घेऊन.
होय होय करायचंच की लावून घेतलं तर काय चुकले.
असं काहीतरी केलो असतो, असं काहीतरी केल अस तो उदय मला हेंद्री म्हणतोय.
ते बघ बघत असं ओढायला गेलो लागलं बघा तसं झालंय.
चिप्स नाही बाळा. च्या चहा वगैरे झाले?
आता बघ वटाणा करायलो हे भाकरी कराय लागलोय.
तुमच्यात भाकरी कसं खात्यात? कडक खात्यात काय
आमच्यात नाही कसं करलं तसं खात्यात बाई असं. कसं करील तसं. असंच पाहिजे, असंच पाहिजे काय नाही. कसं करून घालील
तसा
हं. अं?
लकी आहेस बघ.
का?
आमच्यात नाही नवऱ्याला कडक लागतंय. उरलेल्यांना मऊ लागतंय.
हा.
असं आहे आमच्यात.
आमचं काय तसं तसं काय नाही. कसं करलं तसं खात्यात. तस कसं करेल तसं खात्यात. असंच मऊच हे काय नाही, असं काय नाही.
हम्म हम्म.
जर भाजी जरा असं चांगलं झालं नाही हे एवढंच.
चांगलं पाहिजे.
चांगलं पाहिजे जरा. डाब्याला घातलं की नाही कसलं पण घाला त्याच्यात खात्यात. संध्याकाळचच टेन्शन डब्याला कसलं पण घालू दे गा खात्यात.
होय.
सं-संध्याकाळच टेन्शन लई.
चिकन डब्याला काय पण करुन देते.
हम्म. संध्या अजून आले नाहीत काय दादा?
अजून आले नाहीत. दादा आलीत की नाही राहुल दादा?
नाही त्यांनी पण अजून आले. नसलं तर करमतच नाही नाही घरात?
त्याने असलं तरच घरात बर वाटतंय.
होय करमतय आणि असं टाइमपास होते करमतय आम्हाला पण. हा जीव गमत नाही कधीही बोलू वाटतंय.
होय आणि त्यांनी त्यांनी काय बोलायला बघतच नाहीत.
अ हं मी बोलायचं तर मी किती दोन दोन तीन तीन दिवस सोडते. मला असं जीव राहत नाही. बोल काम आम्हाला कोणच नसतंय बोलायला. असल्याला एक नवरा असतोय नाही आपलं म्हणजे. जीव रहात नाही आम्हाला हम्म. जीव रहात नाही आणि बोल जीव रहात नाही आणि बोलू वाटतयच ते.
होय.
किती पण त्यांचच चूक असू दे
होय.
णि बोलू वाटतेस हम्म.
बोलल्या
कशाला नवरा बायको म्हणून कशासाठी म्हंटल्यात.
हम्म.
रत त्यांनी गेल्यात मला असं घरात सगळं रिकाम रिकाम त्यांनी आलं म्हणजे इथं किचनमध्ये येत्यात ओ डायरेक्ट. ते कर, हे कर ते खा हे खा तिकडं काय हाय इकडं काय हाय असं का गेलीस तसं का ठेवल्यास? तिथंच का ठेवल्यास असं का ठेवलीच य. चालूच असते कधी तर एकदा येत. कधीतरी एकदा किचनमध्ये येत्यात, तर शंभर साठ म्हणतात ती तच ठेवल्याच बघ या फ्रीजच्या वर किती ठेवल्यास घाण
होय आमच्यात पण तसच आहे आमच्यात.
आलं काय?
परवा भांडण झालं दोन दिवस बोलण बंद. तेच बोललो आणि.
आ?
हॅलो.
ऐक
नंतर मीच बोललो आणि.
हा हा हा. झालं न्हव? हम्म.
नंतर मीच बोललो हे असं ठेवलायलासा तसंच केेलायसा.
होय होय आमच्यात पण तेच आहे. कधीत्र य ते पण रोजचा. हम्म मला काय म्हत कोट कर्नाटक चेच बरोबरच आहे तू म्हणत. कोट कर्नाटकची म्हणत्यात मला. ऐकतच नाहीत मंडच आहेच नुसता.
मला तसं काय म्हणत नाही मला काय तर वर्ड युज करते बा प्रॉपर त्यो
मला नाही कोट कर्नाट चममध्येत का. नाही कर्नाटकची कशाला म्हणते आता मंड आहे. नाही मला म्हणत कर्नाटकची कशासाठी म्हणत आ मंड आहेत म्हणून त्यासाठी ऐक कतच नाहीस तू कायीच, कधी पण कोट कर्नाटक त्यासाठी म्हणतो म्हणतात हं. मंड मंड असत्यात मग कर्नाटकची. त्यानेक ब. काय म्हणतात त्यांनी म शंभर भेटले आत्ता म्हणजे असत आत्ता आणतो म्हणज असं म्हणतात. आणा म्हणतो मी. मला काय फरक पडत नाही. म्हणून दाखवा म्हणतो मी एक आणून दाखवा नुसता.
मी पण तेच म्हणतोय.
हम्म नुसत बोलायला एवढंच ते. असत त्यांच्या म्हणना दाखवून देत नाही तेवढं.
हम्म.
असते म्हणना तर दाखवून देत नाही.
हम्म.
काय? कधी तरच एकदा येतंय.
सांगते की ऐक परवा. मी म्हणलं तू मी ग. असं एवढं तू अक्षय अक्षय अक्षय करणार. साध तू माझ सांग बोलणा झालायस. बाहेर कुठली पर्गी बिरगी आहे काय काय गर्ल फोन घेतपण काय हाय काय काय म्हणलो.
मला म्हणते वाटत पडल्यात बायका. पोरी वाटत पडल्यात, देतात मला म्हंटला.
होय
ते असतंय हो कधीतर, कसं असतं असल खरं म्हणजे नवरा बायकोची ही भांडण पाहिजे. कधी पण असं प्रेमानं पण असायचं नाही.
लय प्रेमानं असलं की हेग
नजर लागत्या त्याला. अं हं असाल हो आणि भांडणपण पाहिजे ओ संसार म्हणजे कशासाठी म्हटल्यात? हम्म. आलो आलो.
अगं जुन्या म्हातारा मातारी बघ, त्यांच कधीच पटत नसते खरं त्यांनी दोघं एकामेका शिवाय राहीत नसत्यात.
हम्म. ह आत्ता काढलं हाताला लागलं तसं तिथंच ठेवलो. ये आत ये. हा हा.
हॅलो. त्यांचं नातं बघ कसं असतंय, एकमेकाशिवाय राहत नसत्यात त्यांनी.
होय.
म्हातारा म्हातारी आहे.
होय तसं तसच आहे होता. जीव किती पण एक हा हा पाप्पा दही त्यांचं पण चांगलं होतं.
होय तेव्हा वारले ना, रडले रडत्या लई रडत्या पदाई.
लई जिऊ तिथं दोघं.
होय. कोणाकड लय जीऊ? अगं त्यांनी होतेच म्हणून जरा काम तेन कमी लागत होती त्यास्नी.
होय हो हो, पाप करत होतीत ओ हात हातात हातातात.
आता सगळं त्यांनीच करायचं धुनं, भांडी, स्वयंपाक.
होय की तीसताना वईट वातयेतो.
हम्म. नवरा असलेला विशेष वेगळा असतं.
नवरा तो नवराच असतोय गं. तीपण असू दे, कसली पण असू दे.
होय.
बाईला नवरा असल्याला वेगळंच असतंय.
आणि नातं जपायला
अं.
इकडंनं दोनहीकडनं पण ट्राय करायचं.
होय होय ते पण होय, आम्ही किती पण भांडूदे
अ.
काय नंतर त्यांनी बोलूदे, नाही बोलूदे मी बोलतो. का काय हे क भांडायचा विषयच नसते व. एवढ्या-एवढ्या साठीच आम्ही हे करता.
नातं दोन्हीकडनं जपायला एकटीनं जपायचं एकटीनं सोडायचं.
नाही नाही तसं होतं. होय. थांब आ एक मिनिट नारळ तर काढून घेतो मला काढायला येईना या बोटानं.
बर बर.
हे जरा नारळ काढा. ते लागलंय बोटाला काढायला येईना. नाट आ.
दादा आले का?
नाही आले तेनी एक वाजता येणार आहेत रात्री. रात्री कुठं गेल्यात काय माहित. नाही ते कॉलेजचे हेज्यान कशाच काय तर गेल्यात ओ. काय आहेत ते सगळे त्यांच स्टॉफ स्टाफ तेन गेल्यात.
हा हा हा.
काही काम हाय म्हण ते करून मग रात्री बारा एक वाजल म्हटलीत यायला. जेवून येणार येता येता. म्हणताना हे काढून द्या हम्म. चालतय.
मला सोडून जाईत नाही.
काय? हम्म.
साडे दहा अकराला म्हणजे घरात. कुठतरी फिरायला जायचं. फिरायला बिरायला जायचं असल की नाही मला घेऊनच.
होय का? त्यांच नाही ते कार्यक्रम हाय वाटत ओ शाळेतलं कॉलेजमधलंच काय तर.
हम्म.
बहुतेक की पोरांना ते त्यांचे कॉलेजची सगळी सर कोण कोण सगळे गेल्यात.
हम्म हम्म हम्म.
येत्यात बारा एक वाजूपर्यंत.
हम्म हं.
हम्म आज चांगली असल्यामुळं आम्ही पण कुठं गेलो नाही. घरातचं.
हम्म.
आठ.
संडे ट्रॅकिंगला जात होता ना तुम्ही?
काय?
हॅलो.
हा ऐकू यायलयं काय?